हॅलो ऐकू येते काय
हो हो येते येते काय करतेयस
काय नाही बसले ब, काम आवरते तू काय करतेस?
मी पण पुस्तक वाचत बसले चहा वगैरे झाला आता
होय चहा प्यायचा आणि मग तुला सांगितलंय ना एकदा चहाने काय काय होतें माहितीय ना तुला
होय माहिती आहे मग थोड्यात सकाळी पीक नाही सकाळी पीक नाही ना मी सकाळी दूध पीकते सकाळी दूध पितते संध्याकाळी झाला चहा शेवायाच उपीट केलेलं, उपीट नाही गोड शेवाया केलेल्या गुड शिवाया दूध जरा खल्ल्या
मला फार आवडतात गोड शिवाया
होय
गोडशिवाया आणि सांडगं
करून खा की म
ह एक वेळ खाणार नाही, पण करून खायचा कंटाळा ढीग
होय
तू येतीस काय?
अं
तु येतील का करून द्यायला
हो येते की, आता यायला दोन तास लागणार.
तोपर्यंत मला जेवण करून ठेव मग.
होय, तेच करतो.
ते
जेवण काय बनवणार आहेस? हो व्हय, ऐकत असेल नाही ती आपलं?
होय आता ऐकू जातो त्याला सगळं आपण बोलतेल वगैरे.
सेवंत महिन्यात?
होय
वा
जेवण आज काय आमच्या घरी मुंडी आणलीय
ओ माय गॉड
तू खातीस का?
ह मला वाच पण आवडत नाही त्याचा मुंडी बनवाले तर मी एका खोलीत आणि मुंडी एका खोलीत असत्या
् बर बरं भा झालं मम्मी
तू खतेस सगळं
मी खाते मला आवडतं
होरे अगं ते हॉस्टेलचं त्यारा जिजूना प्लीज विचार की मला खरंच टेन्शन आलंय कॅपडाऊन थड अगं हॉस्टेलचं ऍडमिशन कसं होणार
होय पण त्यांनी चौकशी केलेली तेव्हा मॅडमला सांगितलेली जुलैच्या एंड पर्यंत फक्त ऍडमिशन आहेत हा एकच महिना त्याच्यानंतर ना ऍडमिशन मिळणार नाही मग तुझं कॅपराऊंड जुलैच्या अगोर चालू व्हायला पाहिजे नाही तर मग कसं भेटेल मग अवघड आहे मग बाहेर रूम घेऊन राहावं लागेल तुला
तेवढं पॉसिबल आहे का रूम घेऊन राहणं
मग काय आता ऑप्शन नाही मग कधी कॅप राून चालू होणार आहे डेट वगैरे काही चालं नाहीत का कारणाच पंधरा तारीख ना
कॅप रां सुरु होणार आहे पण फर्स्ट रां मध्ये भेटणार नाही ग थर्ड राऊंड मध्ये भेटेल थर्ड राऊंड होईल ऑगस्ट ला
मगा उघड्या ॲडमिशन मिळल
ग
कारण गर्ल्स हॉस्टेलला हा हजारांमध्ये येतात नाही ऍडमिशन फॉर्म सगळ्यांना सांगते तर बहतेक एकशे पंच्याहत्तर ची स्ट्रेंथ आहे वाटत एकशे पंच्याहत्तर मुली झाल्या कि ते बंद करतात ऍडमिशन असं असते भरत त्यांचम
हो आहे
होय
पाच नशिब मिळवू दे प्लीज याद
होय अगं राहणं खाणं
तेच घर जरास जीण विचार इन्फॉर्मेशन सगळे काढ परफेक्ट सगळा विचार बरा टेन्शन जाईल इर ते ना होयत कि ना माझं डम माझं तर मला तेवढं द्या म्हणून सांगते ऍडमिशन
विचारते त्यांना ओचणी वगैरे काय करायला येतं का पण बस येणार ते तरी पण विचारून बघू आपण तपस करायची मॅडमचा नंबर आहे त्यांच्याकडे ते पण हॉस्टेललाच होते ना डिप्लोमा डिग्री सहा वर्ष हॉस्टेलला होते त्यामुळे त्यांची काय मॅडम सोबत ओळतय तिला फोन करायला सांगते त्यांना
मी जरा जिजेंना सांगते ज का ऐकत्या काय बघा म्हणा जरा ओळखीन होतय काय
सांगते सांगते ठीक आहे बाकी आणि काय मम्मी पप्पा काय करताय
आज बुधवार ना बाजारला गेलेत ग
होय माग काणी आहे तुमची
कावेई
खाळला मम्मी आण त्या भरपूर
हा अच्छा वय सही नाही आहे मी नाही मी भजी आणू नको म्हटलय मग भजी काय आणणार आणि दाबळी आण तो म्हंटल्या माझ्यासाठी ती काय मी कोणाला देणार नाही आहे एक खाणार आहे बाहेर झ खायचं नाही आहे ना दुसऱ्यांना मला नेटीच खाऊ शकते
हो भारी काढले अस की रुल्हाम
ह मग काय पण दाखवू शकते तुम्ही दाखवून खाणार
ह् पोटात दुखेल मग दाखवून खाल्ल्यावर
नाही ग नजर वाईट नाही आहे चांगली आहे
हो बर मी आता सिताफळ खाल्लं हेक्या आला सिताफळ
शी ब आहे तेे शीताफळ म्हणायचंय काय ते हाडच येत मस्ती त्याला मास्क काही नाहीच आहे शीताफळ कसंु गुबरं गुबरं पाहिजे ते सगळं बीच लागालय जा
आत्तेच्या झाडाला आहेत बघ भरपूर कशी जाऊन आ जात तिला भेटून श
हम्म नाही काय तुझी लाडकी अस त तुझी वाट बघायल्या
नाहीतर रात्रीच जा बारा वाजता आणि घेऊन ये सोडून झाडाचे ह
वय व
कॅमेरा दिसू दे कॅमेरा लावल्या बाहेर
हम्म कॅमेरा लावल्या हा हा तो आहे तिकडचा हा ह ह
पण दिसतेय त्याच्यात सगळं
होर कम् ते सुरत्र असते प दादा ना ऑफिस छान केलंय तिकडें बघितली नाही ऑफिस त्याचं
बघितले बघितले
हम्म
सगळळा पचारच ठेवलाय बेड वगैरे आहे ना तिकडून
हम्म
माझा चेहरा पूर्ण क्लीन झालेला आत्ता आणि परत पिंपल सुटलेत आता त फोटोशूट वगैरे जरा करायचं होतं टेन्शन आलं मला
लवंग पाणी प्यायला चालतय का लवंग पाणी पिलीस तर दोन दिवसात पूर्ण चेहरा क्लिअर होतोय क्लिअर म्हणजे क्लिअर प्रूफ आहे प्रूफ
मी पिथच असत अगं मग उडी मोठी पिंपल उठलेली मला दोनदा मी प नो क पूर्ण जात ते ते आतल्या आतच कमी होतय, आतूनच मुळापासून पण मला तुला पिलं तर चांगते काय म्हणजे चांगलं असत ल लवंग पाणी पिलेलं एकदा जिजूनंना शर्ण बग चालत ते हे पिलं तर आणि पि लय चांगलं हाय कमीच होतय सगळा, क्लिअर चेहरा होतोय.
पण प्रेग्नेन्सी मध्ये चालते की नाही आता काय माहितीय आता ते जा आणि काय सिंगल असते तर पिले असते प्रेग्नेन्सी मध्ये कस पिऊ ते तर आणि काय बॅडम पण
चांगलंच असतंय शरीराला डायजेशन सिस्टीमसाठीठी चांगला असते मग तरी पण विचार एकदा घजेन ना म्हणजे काय
डॉक्टरांना, विचारायला पाहिजे, आता बावीस तारखेला जाणार आहे, दाखवायला चेकिंग ला म्हण
अग तुझे ख तर चांगलीतील ना, तोपर्यंत कमी होईलची म्हणून म्हणालय नव्ह,
होय, बघते मग त्याना विचारते,
ह विचार, कारण आम्ही तर सगळी पोरी, म्हणजे आमच्याघरी अ प्रीती ना, तेन माझी मैत्रिणी हायेत कानी, तेनी पण तेच करतात त्यांनीच मला सांगितलेले, आणि खरं चूप फरक पडतोय लगेच जातोय,
बरं, बर ठीक आहे, बघ ते पिऊन जरा, बाकी आणि काय, सगळं आहे काय बरं,
हो सगळं, छान आहे. तेच ग कॉलेजच, जरा टेन्शन आले, बाकी काय नाही, हॉस्टल भेटलं तर कसं रूम घेऊन, म लई खर्च होतय ग, पंधराशे रूम भाडं, परत स्वतः स्वतः खायचं, खायचं का एकदा आणलं की, मी काय महिनाभर काढू शकतोय सोड, त्यात काय विषय नाही खाण्याचा एवढा, पण येणं, जाणं पण म्हणजे सगळंच अवघड असते ग, रूमवर राहणं म्हणजे, खर्च होणार की,
होय बाहेर आला तर खर्च होत, याचं सोड जेवणा
म हॉस्टेल भेटला कि, कसं टेन्शन नाही,
हा आता कॅपराऊंड मध्ये, तर त्यांच्या ह्याच्यात बसायाला पाहिजे, नाही काय करायचं, तरी पण मी त्यांना चौकशी करायला लावते फोन लावून, झालो ओळखीने तर झालं, चांगलीच गोष्ट आहे,
हॅलो?
हम्म, तरी तू लगेच विचार ग जीजू ना, फोन केल्यावर आठवणीन,
हो, हो, विचारेन,
मग ते तीन मिनिट थोडेच राहिल्यात, पाऊस आहे का तिकड?
पाऊस नाही आहे, सकाळी पडला थोडा, सात वाजता, पावसाने जाग, आली मला,
होय,
आणि मग, थोडा पडला आणि गेला, त्याच्यानंतर काय नाही दिवस भर, तिकडं होता?
नाही, इकडे कुठला पाऊस,
हा, हा, भारी काम आहे, ओके ठेव,